हा बोल की
तिथं पोरगीसाठी तर करायचं म्हणलं ग
ओ नाही-नाही अजिबात नाही. नाही नाही कोण सुधा नाहीं
मग बरायस उठून करता
काय नवाज बाई आणि तेी आजी एक होती नव्ह
हम हायत्या की कामापूरत तेवढं बोलत होेत्या
काय न्हावंच बाई
कस तरर तेच ती सगळी हाय ती.
होय
हम्म
ती आजी पण सासूची सासू काय?
हो
हा
सासू ची सासू सगळ्यांनी टाळणार
ह मग ते तुझ्या पशीच असत्यात होय.
व्हय माझ पण जास्त आहे करू-करू, करू-करू, करू करायला. दिवस भर बसून
काय नवच बाई मम्मी ते नेत्या का नाही मग तिकडं नाही व्हय
पप्पा नाही नाही पप्पा तेवढ्या ममी लोहजणाला
हा
सासूला बघायला एकदा आणि तेन सासू वारल्यावर एकदा आलते त्याच्यावर
हा-हा यायचं मम्मी ना बी कधी तर आता काय कोण आहे दुसरं?
आ येत नाही.
हम्
हम्म
आमची मम्मी जरा रागीटच
होय होय पहिल्यापासूनच
होईचं की. मग काही बोलत नाही तू जाऊ नको असते काय तिकडे जाऊ न हो असतेल काय म्हणत नाही
मण त्या पण मी ऐकत ब
काय तर काय राऊून आणि हे करून सुटल्याला जायलाच पाहिजे कधीतर
व्हय
आमच्यात असते बाय तिचे म्हणतात भाऊ जाऊ नकोस हे करू नकोस ते त आपण केलंय म्हनल्यावर आपल्याला भोगाय पाहिजे किती दिवस राहणार आहे. गप्प राहिलेला बरोबर खाऊन पिऊन निवांत.
दाजी बाहेर आहेत ग म्हणून पोर बाहेर चालल्यात.
आं
दिदीला म्हणल दाजी बाहेर आहेत म्हणून पोर चालल्यात बाहेर सारखी.
म
आता रयवारी जाणारे व्हय?
हम्म हम्म
लवकरच उठलय ग बाई.
होय लवकर येत नाहीस आता म शेतातले काम आहेत का काय? हा हा काय काय लावलयस?
आधी लावायचं पाऊस पडल्याशिवाय लावत नाहीस हं
नाही नाही ऊसाला पाणी लय लागतय.
म
आपलं साधं मका
हां हां
होय तुम्ही कसला?
हां हां
बाजरी
बाजरी पण
आं
बाजरी पण असते काय म्हणलं?
व्हय व्हय
हां हां शेंगा
काय?
शेंगा गं
शेंगा पण असत्यात करते कधी करतय कधी नाही करत.
हा हा बीया टाकायला लावत्यात ना तुला? हा. हा.
म ते हे
नाही नाही रताळ बीताळ काय नई.
नाही
त्याला माणूस लागतो हे करायला.
होय बटाटो, रताळा.
नंतर काय कोन करत नाही.
व्हय तुच करतीस न्हव सगळं शेतातलं?
होय तुझच की
हम आंब त्यां तिकड स्वस्त असते
ब
काय म्हटलीस? हॅलो हॅलो
हा बोल कि?
काय म्हणाल ती?
काय नाही म्हटलं बाकी काय.
बाकी काय नाही बघ आता झाले पेपर कटिंग काढालोय
हो हो हे बघ चिंचे
हम् बर पोरगीला शाळेला तेन घाल बई चांगल्या
होय होय
आपल्यासारखं त्यांच बी नको आपण एक आढान्यावणी राहिलोय. आमची तर एकटी तिकडच आहे येऊन आणि परत गेलीया बग ए व्हय. ते झाला आणि चार दिवस राहिल आणि येईल.
हम्म
सुट्टी हाय तवर
हो
नंतर कुठे जायला मिळते मग. आता साहावी म्हटल्यावर नाही मी. बगता बगता साहावीला गेली गं चप्पल
मग काय
शावूइकडे श्रावे इकडे ये. बंद करू काय टीव्ही? तुमच्यात बी टी व्ही चालूय वाटतं?
मोबाईल दिदिचा
चाल्लोय.
काय म्हणली कळालं का बोलण? बंद करून तुझ्या बाला पाणी आलं अस काय काय आटो बी बंद आणि म-अ सगळंच बंद. तुमच्या फदर नी केलं असल कि हे हे ह! तिथं जाउन फादरचं काय काम?
बागेत बिगेत गेलतीस काय नाही आल्यावर? जाऊन इचिल कनी? जायचं रिक्षाानं.
काय काय झालंय? कुठं कुठं गेलो नाइ बग.
हम्म! काय घरात तर बसून काय होतय?
हो
आमची शिज्जो आली बग.
हम्म झोपत नाही काय दूपारचं?
आय झोपुन आली बग, बाथरूममध्ये जाऊन झोपुन आली बग आत्ता.
बाथरूममधे
होय काय आम्ही सकाळी आंघोळीलाच की तेवढं.
होय.
ज गार ह्याच्यात झोपत्या, जरा बाहेर झोपत्या. सारखं इकंडन तिकडंन चालूच असतय. ते ब्लाऊज ला मात्र ते कापड तेन हांतरलं कनी पीस हांतरलं कणे तेज्यावरच येउन बसत्या.
अगं बाई
बग कि, कटिंग करायचं नाही त्यच्यावरच येउन बसतय.
मग चांगलाय.
आणि एक तीन-चार राहिल्यात कॉल चार राहिल्यात अजुन.
आ
अजून चार कॉल राहिल्यात म्हणलं, माझं पूर्ण हुतंय बाई.
होय?
तीस कॉल करायचं होत गं.
तेे
तीस.
तीस अं
हां. झालंय आता चार राहिल्यात.
तास करता वय?
हूं
तुम्हाला पण येईल अता नंतर नं.
व्हय
लगेच नाही येणार तुम्हाला दुसरं येणार पहिल्या नंतर नाही. हो ते नंद च्या पर्गिला एक दोन वेळा लावायचं. मी सोनीला लावून लावून दमलो बाई अता परत काय नाही करायचं तिला बी येईल की आल्याव सांगते तिला. काही गरजचं नाही सोडतीला.
तिला टास्क येत नाही तवाच ती फोन करत नसल गं.
येतय की बघतच नाही ती आणि. रिफ्रेशचं करत नाही. त्याला रिफ्रेश कराय लागते सारखं अपडेट कराय लागते ते उघंच हे करून चालते व्हय.
आणि ते कुठे काय व्यवस्थित करत्या सगळ मलाच विचारून करत्या. काय कळत नाही शंभर वेळा फोन करत्या. एका टास्कला
हे काय करायचं गं धनु करत असलं.
होय मग तेव्हा दहा म्हणत नाही अकरा म्हणत नाही कधी पण करत्यात मग.
मस्त यं.
काय जरा प गोड बोललं कि म आमचं चालू की आता नाही ती गोड बोलू दे नाहीत
ह ह ह
तिला बोलणारचं आणि आज ना उद्या ही हे करलच की फोन.
होय ब्लाउज साठी करल की फोन ती.
तेच की.
आणि कमी आणि घ्यायचं म्हणत्या पयशे.
होय होय कमी जाउ ना?
तोटला हीच दीड दीडश्याला शिवून द्यायचं.
होय प्रेन्सेस कट तू कितीला घेतलास गं दीदे? अडीचशे घेत्या दिदेआणि
अडीशे मी शे ऐंशी घेतोय.
तू सत्तर रुपये कमी घेतेसत्यास कि मग.
होय. आता दिवाळी नंतर वाढवायचं. दिवाळीतनच वाढवल्याल सोड. दिवाळी नंतर वाढावायचं मग. तिला आस्तर देऊन दिड दिडशेला द्यायचं एकशे तीस ला द्यायचं म्हण. मग मला किती शंभर रुपय पडणार? शंबर तुला मारणार ह. थांब ह. बघतो म्हणलय मी तिला नाही कटोरी शिवून देणार दीडशे म्हणली तर.
प्रिन्सेस कटला अडीचशे रुपये मुन सांगायचं का सांग?
बाकीच्या देत्यात सोड बायका तिझच लय असतय. आण तूप बीब दे म्हणलं कमी करून मग दितीया काय बघ.
तूप तिच्यात असतय व्हय?
त कोण ओळखीच हायं म्हण देत्यात मी काय घ्याय नाई सोड अजून.
हम हम
विचारलेल एकदा दोनदा खर ती म्हणली एक किलोचच घ्याला पाहिजे.
अ प्युअर तर असतंय काय?
काय माहिती नाही बे मी घेतल नाई सोड कधी हम्म होय.
प्युअर असलं तर घ्यायचं नाही तर नाही घ्याय वास बघा कि त्याचा तूपाचा.
होय मी काय कधी आणत नाई सोड एकदा मम्मीन त अ ते घरगुती आणून दिलती एकदा ते दिवाळीतच की लागतय सारखं कुठ लागतय.
हो.
जर लाडू वगैरे करायचं असल तर रवे आमच येनी नको म्हणत्यात करायला उगच कुठं झंझट करत बसतीस पोरी बारक्यात अन विकत त आणायचं लाडू आणि गप बसायचं हे मम्मी देतिया सोड लाडू तेन. मं झोपत नाही दुपारच?
नाय.
कुटन आणलीस?
पोर कुठ झोपू देत्यात बाई.
काय झाडाय लागलाय का? चला म ब ना त थांबा